हा बोर ग हा आधच ते कंप्लेंट काय सांगत होत ग
काय सांगत
तर टॅक्स कम्प्लीट हवा असं सांगत होत
हम
दुसरा लावला असं त्या लस करना ठेवता येत वाटत आहे ना
नाही नाही
हा कावं लागत काम करता करता ब काम करावन अ
कानाला लावायच हेडफोन घाल ना
हेडफोन आहे ना बाई आपल्याकडं त सारखं तू कस काम हड पोंचरी अस सनामा हम् ह् काय म्हणतती मग
का
अगं योगी त्याने फोन केला होता मला
काय म्हण
ह अ ये तूप
हम् मा
अगे ना तू काचा विचारतो ती मी सांगितलं तिला म म अर ना ला आगो उटन जास्त असत मु का आहेग असस तर परचू ला स म्हणजे माणून जातईल तर मग नाशिकला आलेवता येईल तु म्हाला असं
तिला म्हणा ये ना उद्या पर्वा म्हणजे मी साबुदाणे घ्यायला येते मग तिच येल माझ बधान येत
बरं मी आव्या घेऊन येईन हा येव प पारवा का या मग मी उद्याई घेऊन येते उद्या मी घरू घेऊन येते्या जाग्याला जायचंय ना परवाकडे घेऊन येते मग मी परवा
हा मग अस कर हा हा मग तिला मणावा फोन करायच म्हण ह मग
हा हा चालेल चालेल मग मी ह किती पाच किलो ना
आठ किलो
अटके लो का ते काट टाकलं तर हो हा वाट
मग माझ वईल मग
हा असता दहा किलो दिले होन ते आठच किलो भरले नाही का हम् आग मी नाही ना मी बरली मी मजी होत बा काय न म्हणजे मी दहा किलो देऊन टाकीला त्याच्याबद्दल म काही दोन किलोत हा तसं काही नाही पण मी वजन केलं होत बरं जरशा हो हा सावजणच गरज दिला हा आम्ही घेऊन आवडतो बरं दे केलं मला त मग असं कर उद्या मला ना परत कॉल कर द्या मला शब्द कारण आहे ना मी माझ्या अ मात एढ दोन तीन किलोा मी मग त्याच्यामुळे काय एवढं नम उद्या म जुनल हाकल कावाली
मला बी ना कारण आता सायचं कस उपवास धरलाय मग आपण करतोय ऍडजस्ट
हा हा ह त्यानी कोणचा उपायगला
चतुर्थी धरल
हा हा हाभधरली कानी
हम्म
हो का बाई ते बालाचं ध्यानात नाही राहिलं काही सांग त गेले सुटून आणि धरले होते त्याची गेली सुटून अच्छा अच्छा काय नाही केवा म
काही नाही काही नाही बाई आले अजून साहेपाक करायच
तिला मी म्हणले अगं तिला मी म्हणलेय अगं घच फोन करते मी त म्हती अगोून आज पण फक् काम बाकी राहिले मला पण जम ना करायला काय करावं काही कळू ना
हम्
अससं
तिचर आला वाटत ना
हा माझी ब राहिले माझ इशा येत काम करावा का त्याच काम करावा व काय करावा तेच कळ ना म्हणे मला
म रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत कॉल केले तुम्ही म्हण त्या
आ बाई तो केले रात्रीच्या बारा बारा वाजे तर मी कोणाला करावते मी तुलाच करते फक्त
आग मालकन बेक्षात ग्रुप विचारतावग ना कोणी फ्री आहे का त्या वायला लगेच कॉल करायचं तिला म्हणायचं मी तुला करते तुम्हाला कर
ह
आणि ते विषय समजून घ्यायचा काय विषय बोलायचं मग ति त्या विषयवर बोलाल त्यानुसार आपण तिला बोलायचं कुठल्या काय आमक दधमक तुमच्या गावा मग काहीतरी मंदिराचा विषय काढायचं काही तरी बालपणाच अस काहीतरी एखखं ठेव ज
हम हो एखा बरोपरचे एखंदी तिथे पाच टाक चाले मारा ते त्याच्यातलाता पहिलाच
म मा मला करायचं शारदाला करायचं
च ना मीणारज येतील काय काब रज येतील फोन पागता बॅलेस नाही तर
कालपासून फोन उचलत नाही ति ना काय कालपासून ह फोनच पाहिला नाही
काय माहिती बा अ काल केलं तिला मला मच मॅच केला तिला ओमच्या कोण च दुसराण काहीकी का तिचा नेमका बॅलन्स नाय, तिला असं वाटतं आपण बॅलन्स टाकून द्यावा, तिला कुठून द्यावा बॅलन्स टाकून. म्हणते बाई, पैसे नाही तिला.
हा.
हम. आ महा क का आणि करगी चालली काय सांगू तुला नेमचा फायदा मीदर्मागारी मल्ली म्हणजे ती म्हणते पैसे नाही बॅलन्स टाकायला. त्याच्या पायी टाकवून देते मी. असं.
हा, हा, हा, हा, हा
तुम्ही तर काय टाक त तु्ही हो खव होत ना चला त काढ कामाच कामाच पण झाले ना आ जरा तू पच नाही हगडे त पच वाज काला. हा. साफ सफाई करायला आले ना, हिकडं नाही बा किती मिनटं झाले ग?
हम् बोल तर खरी, ओक अग तू बोल ना.
बोलू का? असं बोलातच राहते मी, तसं म्हणूनच मी तर आईऊ नाही आडी ह
हा काचे यायला लागले, मला सांग कती पैसे आले आतापर्यंत?
मला फक्त दोन हजार रुपये म्हणजे, आतापर्यंत जशी सुरवात केली ना आपण त्या टास्कची
हम.
दोन हजार रुपये आले फक्त दोन हजार चारशे आपल्या दि चारशे ब आता तर फोनचे जास्त काम केले नाग ग, हे घ्या हो तिकडं. ते फोनच्याला जास्त पैसे वाटत ना? ते दुसरा बाक्य
नाही, नाही, ऑडिओ रेकॉर्डिंग जास्त, ऑडिओ रेकॉर्डला अठरा रुपये डायरेक्ट.
आड म्हणजे?
म्हणजे ते वाचायचं, तिथं ते येतं तेवढं असं बोलवायचं ते रेकॉर्ड करायचं.
मग ते नाही, येईल तो नाही येईल मला अजून.
मग फोनच झाल्याशिवाय कस काय येईल, माझं फोनच झाल्यावर आल.
अजून फोनच येईल, माझं पूर्ण झालंच नाही ना फोनच. तू तिस आहे, ना तिस म्हणती हे टॅक्स याचे.
हा.
अ मग पंचवीस हवं, पंचवीस हे येले ना मला आता हे.
येतोय
ये पण आता पहिले वीस झाले. हे पंचवीस, पाच आले आता म्हणजे पंचवीस झाले असं ते पहिले असेच ताासत मला काही कळालं नाही ते प दहावीसेच गेले
हेल् गेले ना
त्याच्या हा तेघ वले ते दोन दोनच हे झाले मला ते कळालेच नाही ना कसं करायचं काय करायचं ते
आता मग शहाजाला करायचं मला करायच मी ते योगी त्याच्या आयडी साईच्या फोन म खोलून गेल होती आणि इकडून मी बोलायची साईला म्हण थोडासा वक द्यायला लावायची
हम योगी त्याला पाव का ना करून मग आता
हा काहीच
आधी तिला फोन करुन विचारावं लागेल
हम्म
हम्
त एकत लता सारखे कामाचे
का ग कामाची म्हणजे, माझं काम तू करू लागल येते का?
अगं मग कामची, ब वेळ भेटला पाहिजे ना मग काम म मा नाही का उ चालेच नाही दोघीनी पण मग माझ्याकडं उचलले, तुम्हाला काम नसतं तर तुम्ही माझे फोन वी ना
आग माझे फोनच तुझा फोन विचरायला माझ्या याच्या बॅलन्सच नव्हता त्याला नेट गत हो फोनला अम ग आता तर मला का बॅलेन्स नाही म्हटलं हो तू त फोन उचलून करू काय जर मला फोनच नाही आला ल क काय सांग तप जणारार नाही हस कड हड क
हम् आता हा बण झाला का परत परत एक कर मला लच वाज
हा चालेल किती आता आठशे कर राबा
हम
ह
काय जास्त तो बलायचंय तू फोन केलाय मीस इकडून बरड येते
अग मी बोलते तुरा काय हे फिराय आलं वगैरेक दव लागत काय आहे ना
करते बना
हा